आवाज येतोय का
हॅलो नमस्ते हा बोला ना नमस्ते
ताई आवाज पण
हा येतोय येतोय तुमचा बरय बरय तुम्ही कस आहात हा हा छान छान हो नाश्ता झाला तुमचा बोला ना
आज आमच्यामुळे मुलांच्या डब्याचा वेगळा मेन्यू असतो शाळेमध्ये आज शनिवारी डब्याला वेगळं काहीतरी आणण्याची परवानगी असते रोज पोळी भाजी असते
तर आज मुलाला शनिवारी एक दिवस सूट दिली जाते शाळेमध्ये
हा हा हा हा.
तुमच्याकडे काय?
चांगलं आहे ना फ्रूट पण नाही फ्रूट पण देणं नाही फ्रूट पण चांगलं आहे ना मुलांचे भरडा ते पण चांगलं असताना दिलेलं नाही का हा एक दिवस हो.
हो पण तुमची मुलं ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळे डब्यामध्ये अस काही बंधनकारक आहे का? की घरातलाच खाऊ द्यायचा किंवा पोळी भाजीच द्यायची, नॉनव्हेज द्यायचं नाही, असं काही आहे का?
नाही नाही नाही पोळी भाजी देतात इकडे नॉनव्हेज वगैरे नाही देतात लहान लहान मुलं असतात ना. हा हो हो त्यांना नाही देती नॉनव्हेज नसत. पोळी भाजीच असते आणि आज तर शनिवारचा दिवस म्हणल्यावरती छोटे छोटे मुलं असतात अंगणवाडीत वगैरे पहिली ते चौथी पर्यंत भात वगैरे भेटतो. हं एक दिवस अ अ चण्या मटकी याची नाही का सुकी ही बनवली जाते मिसळ सारखे नाही का. ते बनलं जात ते असतं दोन वेळेस ते जेवण असत. आणि एक वेळेस भाजी चपाती असते मुलांच्या डब्याला.
अच्छा. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये पण असंच बंधनकारक आहे. की अ सोमवार ते शुक्रवार तुम्ही फक्त पोळी भाजीच द्यायची. मग त्यामध्ये अ मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या त्याच्यानंतर रोज एकतरी फळ द्यायचंच मलासोबत एकतर फळ तरी द्या नाही तर मग सुका मेवा द्यायचा. असं म्हणजे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार चांगल्या सवयी शाळा घडवते, आम्हाला अभिमान आहे की आमचा मुलगा शाळेमध्ये जातो की नाहीतर अली आपण बघतो बऱ्याचशा शाळांमध्ये कसं आहे. मॅगी, पिझ्झा, केक, बिस्किट, काही मुलाला म्हणजे आयांना जे सोपं वाटेल.
हा.
ते डब्यामध्ये घालून मुलांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून
आया डबे भरून देतात त्याचा विचार नाही करत की सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेत मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक आन गेलं पाहिजे.
बहुतांशी ठिकाणी नाही दिसत म्हणजे शाळांमध्ये काही बंधनकारक नसतं की तुम्ही काही आणणार. आणल्यास मतलब.
ह.
तसं आमच्या मुलाच्या शाळेमध्ये तसं नाहीये म्हणजे फार चांगल्या सवयी जोपास असते. की पाण्याची बॉटल रोजच्या रोज चेक केली जाते ती स्वच्छ आहे का त्याच्या थाकणार मु लहान असल्यामुळे कसं आहे कुठेही, कसही मातीत खेळतात कसलाही हात लावतात. त्यामुळे डबे चेक केले जातात डब्बा स्वच्छ आहे की नाही? डब्यांमधल्या भाज्या बघितल्या जातात की मुलाला नॉनव्हेज तर दिलेलं नाहीये कारण काही मुलं व्हेज नसतात ते शाकाहारी मचछ मांस मचछ खातात मग त्या मुलांना प्रॉब्लेम नको.
ह.
आणि शाळेच उद्दिष्ट कस आहे की शाळा हे विद्येचं मंदिर आहे. त्यामुळे इथे तुम्ही शाकाहारीत खाणं गरजेचं आहे. आपण एका मंदिरात जाऊन आपण नाही खात. मच्छी, मटन, मांस, वगैरे
नाही दिले पाहिजे नाही नाही घरच्या पालकांनी पण नाही दिले पाहिजे कस लहान लहान मुलं असतात नाही का अ आणि जेवढं नॉन व्हेज कमी आहे करताना तेवढं चांगलं असतं भाजीपालाय त्याच्यामध्ये जेवं पोटं असतं
बरोबर बरोबर मुलांच्या शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिक विकास होण्यासाठी चांगलेला आहार त्यांना देणं हे जास्त गरजेचं आहे आत्ताच्या काळाची गरज आहे नाहीतर आपण बघितलं तर मुलं हल्ली सगळे फ फास्ट फूड जंक फूड कडे खू चाललय वडापाव पॅटीस पिझ्झा बर्गर वाटतेल ते खातात बाहेर गेल्यानंतर
ह
मग त्याच सवयी बाहेर गेल्यानंतर कधीतरी ठीक आहे एक वेगळीच किंवा थोडासा विरंगोळा म्हणून खाल्लं ठीक आहे पण शाळेमध्ये पण जर आपण टेस्ट देत असेल तर मग आपण मुलांच्या आरोग्याशी खेळ खेळतो अक्षरशः की ह आता मॅगी सारखे पदार्थ आहेत किंवा ह्या पदार्थांनी मैद्याच्या पदार्थांमुळे
कॅन्सर सारखा खूप मोठा आजार होऊ शकतो पोटाचे विकार तरी होतातच
आहे ना
कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो लहान मुलांमध्ये हे आपल्याला माहित असून सुद्धा जर आपण त्या मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असणार तर त्या त किंवा जेवणाच्या बाबतीत तर म्हणजे खूप चिंतेची बाब आहे की असं पालकांनी करू नये म्हणजे मुलांचे जीवा्चे खेळ खेळू नये आपलं आयुष्य कशासाठी असतं आपली मुलं बाळा आपला परिवार ह्याच्यामध्ये आपण गुंतलेले असतो
हो ना हो ना
मुलांना जास्तीत जास्त पालेभाज्या फळ हे कसं खाऊ घातलं जाईल आता डॉक्टर तरी सांगतात की तुम्ही मुलांना ज्यूस
दूध वगैरे ऐक ना ताई दूध वगैरे पण दिलं पाहिजे पण दूध आताच कसं येते कस द्यायचं द म्त भपूर आ तर त्याच्यावरती भरपूर बंदी आली ते सगळ्यात चांगलं झालं नाही का म्हणजे नाही का चांगलं थोडंच खायचं पण चांगलं खायचं
बरोबर त्या अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली आहे पनीर दूध अन्न ्वर जे की भेसळयुक्त पदार्थ अक्षरशः म्हणजे इतकी छान बातमी आहे ही कि हा बदल आता व्हायला पाहिजे नक्की नक्कीच नक्की नक्कीच
खायला गे ते तेल कसं असतं काय असतं आपण डोळे बंद करून एकदम खायला जातो
बरोबर आपल्याला सगळं चमचमीत लागत चवीला लागत म्हणून आपण अगदी अगदी ताणून देतो पण तस नाही केलं पाहिजे आपण घरामध्ये जी काळजी घेतो जर आपण हॉटेलच्या भाज्या वगैरे बघितल्या तर सगळ्याच भाज्या चांगल्या नसतात कितीतरी सडलेल्या किडलेल्या भाज्या सुद्धा त्याच्यामध्येच वापरल्या जातात आपण अगदी हे असं घाणेरडे अन्न खूप सारे डबल पैसे मधून खातात पण घरामध्ये ते बनवायला कंटाळा करतो म मुलांना द्यायला कंटाळा करतो म्हणून मुलांच्या डब्यामध्ये अआ पोळी भाजी पालेभाजी मोड आलेली कडधान्य वेगवेगळ्या भाज्यांची चव त्यांना कळली पाहिजे थोडं काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह करायचं त्याच्यामध्ये आणि द्यायचं जेणेकरून मुलांना पण ते आवडेल म्हणजे अगदी तुम्हाला मुलांना पोळी भाजी आवडत नसेल तर त्या भाजीला थोडासा मसाला वगैरे वेग त्या पोळी मध्ये त्याचा रोल करून थोडा स्वास वगैरे लावून द्या जेणेकरून मुलांना पण काहीतरी वेगळ खाल्ल्याच एक तर दिसतं छान दिसायला काहीतरी वेगळं दिलं आईने म्हणून असंही आपण करू शकतो जेणेकरून मुलं म्हणजे आपण पोळीमध्ये कडधान्यांची मोड आलेल्या कडधान्यांची छानशी सुकी भाजी करून उसळ करून तिचा रोल करून दिली त्यामध्ये थोडा शेव कांदा वगैरेच असं घालून तर मुलं ते फ्रँकी म्हणून आवडीने खातात
हा हो खातात ना आणि को कोणाला बीट वगैरे गाजर हे पण कोणाला आवडत नाही मुलांना त्याच पण व्यवस्थित हा
सँडविच वगैरे करत हो त्याच्यामध्ये आपण ह्या अशा कच्च्या भाज्या टाकून मुलांना देऊ शकतो त्या की अतिशय पौष्टिक आहेत शरीरासाठी त्यांची पचनसंस्था सुधारण्यासाठी हे सगळं फार गरजेचं आहे आणि आपण तर आपली मुलं आत्ता चांगली घडवू तर पुढे जाऊन ते देश घडवतील पुढे जाऊन चांगले सुदृढ नागरिक बनतील त्यामुळे आपल्या आईवडिलांचं किंवा स्पेशली आयांचं हे जास्तीत जास्त काम आहे की मुलांना डब्यामध्ये किंवा जेवणामध्ये नाश्त्यामध्ये पौष्टिक खाण कसं देता येईल याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं
आणि कसं असतं लहान लहान मुलं अंगणवाडीचे वगैरे त्या मुलांना तर काय कळत नाही पण आपल्या हातात असताना आपल्या मुलांना काय द्यायच काय नाय द्यायच त्यांना तर कळत नसत काय हो हो
बरोबर
सात आठ वर्षापर्यंत मुलांना तर खायला नाय का म्हणजे हाताने खाता येत नाय व्यवस्थित सहा सहा सात वर्षापर्यंत तर कळतच नाय हो लक्षऊन हा ज बाळ निरोगी तर नाय का सुदृढ होईल तर पुढे काहीतरी होईल नाय का
हो नक्की नक्कीच
हा तर आई वडलांना ही त्याची ही नाही का काळजी घेतली पाहिजे कायकाय आई पालक लोक काय करतात दिला डब्बा भरून जा खा आणि कसा पण ये
बरोबर पैसे देतात बाहेरच खा वडा पाव खा कुरकुरे खा लेस खा अरे कुरकुरे आणि लेस शरीरासाठी चांगले आहेत का हे आपल्याला स्वतःला माहिती आहे आपण कामामध्ये या गोष्टी खाल्ल्या का मग आपल्या मुलांना आपण त्या का द्यायच्या आप आपल्या आई वडिलांनी आपल्या आईने आपल्याला पोळी भाजी भात या व्यतिरिक्त दुसरे कुठले पदार्थ दिलेच नाही आपण कांदा पोहे उपमा शिरा आणि पोळी भाजी या पलीकडे विशेष असं कधी काही दिलं नसेल चुकून कधीतरी सहा महिन्यातन इडली चटणी वगैरे खाल्ली असेल तर
पण आता आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत आपण खूप साऱ्या गोष्टी मुलांसाठी इनोव्टिव्ह करून देऊ शकतो
हो हो
खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून नाय का एवढी चांगली माहिती दिली
अव मला पण खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून तेच मुलाची शाळा आहे हो मुलाची शाळा आहे त्यामुळे तेच आजच्या डब्याची तयारी सुरू आहे आज आमच्याकडे इडली चटणीचा मेन्यू आहे हो त्यामुळे एकच हे आंबवलेले पदार्थ मुलांसाठी शरीरासाठी खूप चांगले असतात आरोग्यासाठी चांगले असतात
त्यामुळे मग आज इडली चटणीचा बेत केलेला आहे या इडली चटणी खायला आमच्याकडे
हो हो हो आम्हाला पण छान वाटलं धन्यवाद ताई
धन्यवाद
हो